काय टायमिंगला कॉल केला तीन वाजून तीन मिनिटं झालेलेत. काय टायमिंगला कॉल केलाय, तीन वाजून तीन मिनिट झालेलेय, पोर्टल नंबर आलाय ना.
हां.
विष मागायचा म नंबर येतो विष मागायचा. नंबर असतो हो.
अह.
ते पोर्टल नंबर असतो म्हण तो एंजल नंबर असतो तो कधीतरी चार चार पाच. पाच आपल्याला अचानक दिसला तर मागायचे विष. हो उलटन नंबर असतो रात्री एलेव्हन इलेव्हन.
नाही एढं काय माहिती ह पहिल्यांदा.
मी मी पण ऐकलं नव्हतं पण मला आलाय अनुभव की. कधीतरी आपण असं कधी इन जनरल कधी मोबाईल पाहिल्यानंतर आपल्या दिसतं का कधी कधी. आपण जर मनात ठेवलं की माझी.
ह मी ते आकाशात सुटलेली ना बघा.
ह हं.
आकाशलेु तारे बघितलं असेल तु् एहीाधी.
हा हा हा.
हा तेला हगर ब ते.
हम.
मला आजपर्य.
पण नाही.
नाही नाही आता तुमचा आवाज अडकतोय बर का. आणि एक आहे की आपण हे हा बोला. आपण जे तो म्हणजे असं मनात एखादी गोष्ट ठरवतो की हे व्हायला पाहिजे. त्याच मिनिटाला आहे ना. तो टायमिंग झाला ना तीन वाजून तीन मिनिटं किंवा मग तीन ते तीस झाली. किंवा मग. सहा तारीख सहावा महिना आणि अ काय म्हटलं हे. सहावा महिन्या सहा तारीख आणि सहा मिनिटं झाली. ते जे इंग्लन नंबर राहतात इलेव्हन अकरावा महिना अकरा तारीख आणि. अ हे झालेलं आहे अकराव वर्ष असं काही. तर राहत ते अकरा मिनिट झालं. अकरा मिनीिट अकरा तारीख अकरा वा महिना असं काही असेल तो. इन जनरल आपण कधीतरी विष मागत राहतो ना तो टायमिंग सुद्धा कधी कधी होता आपण कधी बघत नाही तो टायमिंग. एखाद विशी मागितली ब आपण असं असं व्हायला पाहिजे देवाकडे. टायमिंगला जर कधीतरी मागितलं ना तर म्हणतात की होत असं.
हा देवाला म्हणा पाऊस पडू देंदा बाकी काही नको आम्हाला.
कामला आमच्याकडे दिसपज जाते पावसाची.
हा ना शेतकऱ्याच लया उघड आहे यंदा.
खूप अवघड आहे शेतकऱ्याच झालं म्हणजे शहरातल्या लोकांच झालं.
हो शरीरातले काही किततीक महाग हो ना. ते घेणारन खाणार. पण शेतकऱ्याचं कस आहे. जर ते पिकलं तर त्यांना खायला पण मिळेल आणि. चार रुपये पण भेटतल. त्यांची कमाई पण आहे आणि त्यांचं पोट सुद्धा त्याच्यावर भेर.
तेच तेच.... च्या व भागत आणि मेन म्हणजे त्यांनी जेवढं भांडवल टाकलेलं राहतं तेवढं सुद्धा निघत नाही हो...
निघत नाही हा ना आजची तीच परिस्थिती आहे...
आता पहिले कांदा किती किती महाग जायचा आता काहीने वीस रुपये किलो तीस रुपये... किलो अरे काय कांद्याला भाव...
नाही ते महाग होते नाही ते महाग होते मध्यंतरी गेल्या आठवड्यात... टोमॅटोचा बाजार महाग होता.. ह्या महिन्यात वाटाण्याचा बाजार महाग आहे ते शेतकऱ्यांना करायचं काय...
खरंच... आणि घेणार आपण मॉलमध्ये जातो मॉलमध्ये... मोठे मोठे लोक मॉलमध्येध्येच टमाटे घेतील... ती चारशे रुपये किलोने सुद्धा घेतली तरी चालतील... तथ घेतील आणि इथ रस्त्यावर चाळीस रुपये किलो आले का अह मा... शी द्याणा पस्तीस रुपये किलो पाच रुपयाना काय होतं? अरे बाबा तू सहाशे रुपये चारशे रुपये किलोचा मॉलमधून घेतो ते चालतं तुला आणि ते चाळीस रुपयाेसाठी तू पाच रुपये कमी करायला लावतो
हा ना सगळे म्हणतात...
बोला ना..
सगळे म्हणतात मॉलमध्ये स्वस्त स्वस्त भेटत... पण मॉलमध्ये तर लय महाग असतय...
मग यांच्या यांच्याच करता फ्रेश माल घेतात मॉलमध्ये ठेवतात... ह तो दुपटीच्या भावाने निघतात तो दुपटी.. भावाने विकतात तोच माल इथ शेतकऱ्याकडन घेतला जातो कमीने.. कमी दरात घेतला जातो त्यांच्याकडून आणि तोच मॉल वाढवून मॉलमध्ये ठेवल्यानंतर तो.. किमतीने घेतला जातो काय हायजीन काय मेंटेन करतात.. इथून फक्त थोडंफार पूचताच करून तिथं मॉलमध्ये... चकचकीत वस्तू बनून शो मऊन ठेवतात पॅकेट पॅक करून ठेवतात एवढंच आहे ना आणि मोठे मोठे पैसेवाले लोक मॉलमधून भाजीपाला... ब भाजीपाला सुद्धा मॉलमधून घेतात मोठे मोठे लोक...
आणि आपण रस्त्यावर घेतला तर हे हायजीन मेंटेन करत नाही... अरे कसला हायजीन मेंटेन करत नाही..
ह..
कसलं करत नाही तो शेतकरी त्याच्या घामाच... घामगाळून ते विकता विकायला आणलेला राहतो त्यांनी भाजीपाला.... आणि तुम्ही हे फक्त पुछताच... करून मॉलमध्ये चकचकीत वस्तू बघितल्यानंतर त्याला दुपटीचे पैसे देतात तुम्ही... पण या कष्टा नाही पैसे दे..
तस झालं आहे बघ...
हा ना मी पण म्हणलं मॉलमध्ये बरेच वस्तू असतात आपण जावं मॉलमध्ये... बघितलं तर दुकानापेक्षा किती महाग तिथ गोष्ट.. बसतो याचा.. सुख म्हणजे एवढे महाग होत ना मी काहीच खरेदी केले नाही... हा फक्त साबण वगैरे एक दोन रुपयेन कमी फक्त एक दोन रुपयेनं..
मग हे सगळं खोटं ही चकचकीत दिखाव्याला लोकं भाळतात... आणि दिखावा बघून वस्तू घेतात... पण मग आता काही हे पण हाय क्वालिटी हा फरक असतो थोडाफार... पण मग दुकानातली वस्तू आणि रस्त्यावरची वस्तू अरे पैसावाला रस्ते...
क्वालिटीचा विषयच नाही ते काय कर तात कि बाबा हेच त्या क्वालिटीच्या डब्यात घालून ठेवता. ते आपल्याला वाटतं क्वालिटी
तेच सांगते मी इथून त्यां यांच्याकडून बिचाऱ्यांकडनं चाळीस रुपये किलो नाही घ्याय चा डब्यात पॅक करायचा आणि काचेच्या पेटीमध्ये ठेवल्यासारखा ठेवायचा आणि तो चारशे रुपयाने विकायचा.
हा.
तो घेतला जातो ते चकचकीत लोक घेणारे घेऊन जातात. पण इथे बिचाराया गरीबाकडनं चाळीस रुपये किलो नी घ्यायला कंटाळा करतात. त्याच्याकडनं घ्याला कंटाळा करतात.
बघताय ना तुम्हाला सांगते शेवग्याची शेंग, वांगं आणि कोणतं तर अजून एक हाय बघ बटाटा हे कमी प्राईसलाच आहेत आता टोमॅटोचा पण दर कमी आलाय जरा तर तरी वाट
चाळीस रुपये चाळीस रुपये अर्धा किलो चाळीस रुपयेचे अर्धा किलो टमा ऐंशी रुपये किलो टमाटे आहेत. काल परवाच गेली होती मी ऐंशी रुपये किलो टमाटे येताय.
हा ना मला पण माहि नाही हे आणतात ना बाजार तर मग मला नाही एवढं काय माहित पण मी मध्यून तरी जात होती ना त्यावेळेस कमी होता बाजार.
म्हणले ऐंशी रुपये किलो आहे फक्त बटाट्याचा भाव एकचत आहे रे. पस्तीस किंवा वीस किवा पंचवीस वीस किंवा पंचवीस एवढच जात बटाट्याचा बाकी सगळं महागी भाजी पाला सगळ्या गवारच्या, शेंगा वीस रुपये आवश्यक
बीज इकडं चाळीस रुपये पावशेर आहे गवारी वाटाणा आणि पवटा चाळीस रुपये शिवाय नाही काय चाळीस आणि पन्नास
मग खायचं कि तेन राहू द्यायचं कि ते
हा ना आणि असं पण नाही की बाबा आपण घेतो एवढ्या महागातलं की उद्या परवा तरी करू नाही-नाही उद्यापर्यंत ती बाहेर सुकला म्हणून समजायचं
समजायचं पस्तीस रुपयाची जुडी घ्या पस्तीस रुपयाेची जुडी घेऊन. एवढी एवढी दोन जणांनी खाल्ली तर होईल. नाय तर मग तिसऱ्या जणाच त्याच्यात पोट बी भरणार नाय.
हो ना. आणि काय ते, भाजीची पेंडी सुद्धा ना स अर्ध अर्धी निम्मी आतमध्ये सडलेलीच असते. ती भाजी सुद्धा घेताना मी विचार करायला लागतंय घेऊ की नको.
मग, हे सगळ्या शेतकऱ्यांना फसवने केवटी मधले जे धंदेवाईक लोक राहतात ना, हे होलसेलने भरून आणतात त्यानी दोन पैसे कमवण्यासाठी ते भाव वाढवून वस्तू विकतात असे नाय तरी खूप घाण परिस्थिती ये शेत त्यांच्याकडन एकदम कवडीमोल भावाने त्यांचा कष्टाचा माल घेतला जातो. तो शेतकरी विकायला गेला ना त्याला काहीच देत नाही.
पिकवत नाही ना ज्या हच्यात तो म करतात आ हा आणि जवळ ते पिकवतात ना.
तेव्हा तो स्वस्त करून करून टाकतो.
त्या वद न पी प ह होत नाही.
म्ह. आता मक्याचं उत्पन्न काढायचं होतं. त आता मक्याला भाऊ कमी दिला आता कांद्याचं उत्पन्न कांदी भरून ठेवले आहेत आता लोक.
पनंदा यंदा. तर आता पुढल्या वर्षी तर बघा ना किती भाजरी पालाव महाग होतोय का तर यंदा कांदा लावायच्या सीझन मध्ये आता तुम्ही बघा पाऊसच नाही यंदा कोणी कां लावला नाही आता नदीच्या मोटरा वगैरे पण बंद केलत ना. प पाणी कुठलं का अध्याला
म.
ल महाग होणार आहे कांदा बिंदा सुगळां
या महिन्याच्या एंडिंग परर्यंत ज पाऊस झाला नाही. तर समजून घ्या यावेेळेस सगळ ओला दुष्काळ सारखे जाहीर होऊन जाईल कारण कोरडा दुष्काळ जाय रुंजईल यावेळीसलार पावसाला चांगल्या. पडायलाच पाहिजे होत कारण यावेेळेस उन्हाळा खूप कडक झालेला आहे. बाष्पी भवन खूप झाले आहे. म्हणजे ज्याव चक्र माहिती ना बाष्पीभवन झाल्यानंतर ते पा बर्फात रूप वरती ढगात रूपांतर होत मग नंतर पाऊस पडतो.
हा तसं म्हणलं ना बऱ्यापैकी माणसांच्या पण सुकाय देत.
खरं म्हणजे बऱ्यापैकी नाही सगळ्याच गोष्टींना माणसांच्या
हा का ते जर हनी झाड वगैरे तोडली नअसते ना. दुष्काळ वगैरे किती वाढलंय.
ह्. बाकी काय व्यवस्थित ना तुमचं.
हो व्यस्थ मस्त आहे.
करत चला कॉल अधून-मधून.
हो तुम्ही पण करेत जा.
चालेल चालेल छान वाटलं तुमच्याशी बोलून ठेव मग हो बाय.